एकच मिनट
हा चालू असुदे हो
हॅलो
हल
हॅलो
झोप झोपलेला काय
होय झोपाल तोच आता तुम्ही काय आता फोन केला नाही
नाही तो आपला बैला कॉल लगेच कड झाला हो तुमचा तो नर मी सबटार मी काय सट म कॉलेज ऑलरेडी म्हणजे झालं बोलणं असं दाखत होतं म्हज ति वेळ ट्राय केला नाही म शेवी म्हट क्लिक करूया मग त्या अहत्तर सेकंडचा पडला म नंतर लागला आता फोन
हा हम
सेवनटी एट पडलं ते मला लागला ब आता मम्मीची किती राहिल
ला
हा तर माझे चारच राहिले आ चौथा चालू आहे ह ला शर्मातला
चार मधला हा चौथा चालू आहे ना म्हणजे पहिला ल अजून ती बागकेत ना
अजून तीन वाक्यात होय हम
आज पूर्ण
त्याच्यावरती एवढे इफेक्ट हो पूर्ण हो काय एक्टिव कॉलमध्ये पण किती कमीच आहेत म्हणजे पन्नासच झालते नाजे आधीचे पन्नास टोटल मधले सव्वीस का सत्तावीस इफेक्ट झालात आणि त्यातलं पण ते पुूर्नियोजित बोलणं परते संभाषण ओळखत आवाज येत नाहीये क्लिअर वॉईज
हा होय व ख त्याचा आवाज येत नाही असं काहीत काहीती
हम्म क्लेअर बोलायला पाहिजे व्यवस्थित ऐकायला यायला पाहिजे
आता आपल्याला एकमेकीना ऐकायला येतं की आता मगाशी मी मम्मीला एक कॉल लावलाता का नाही दोघींना पूर्ण क्लिअर ऐकू येत होत
मग
आणि त्याच्यात क्लिअर वॉइस फक्त चार मिनिटाच झालंय
मग तेनी असंच कट करतात ना हे
कामही जातं काय
क्लॅरिटी आता आपलं म्हणजे दहा मिनिटं ते कॉल होतेच पण ते दहा मिनिट त्यानी आपलं घेत आपण जर प्रश्न रेकॉर्डिंग जर आपल्या कॉल ला केला तर पूर्ण संभाषण ऐकायला येते आपल्याला तर त्यात पण ते मातच घेत असतील न.
काय माहिती आता महत्त्वाचं काय बोलाय बोलायला तर लावलात त्यांनी. त्यात महत्त्वाचं.
आणि झालं पहिल्यांदा. जेव नवीन जॉइनिंग झालेलं नाही ग्रुपमध्येध्ये आहेत दोन्ही मेंबर. आता त्यांना विचारलं तर ते काय सांगतच नाहीत माहिती. माहिती काय सांगत नाही तिने. म्हणजे आता विचारून जर आपण केला असता नाही म्हणजे मी काय काय विचार केला क. ्या घ्यायची कि कस बोलायचं किती वेळ बोलायच. म्हणजे त्याला असं काही आहे का म्हणजे आधी जऊत. कोणत एखादा सांगितलं असत आपल्याला तर आपले पूर्ण कॉल एकदम व्यवस्थित झाले असते. माहिती. पण ते कॉलच झालं नाही ना ज्यांना झाले त्यांना.
हा तेथ नाही चला. ते पण कॉलच मी हे टास्क बघितलंच नव्हतं ते पुण्याच्या मॅडम. नी तुम्हाला माझा नंबर दिईला. त्यांनी मला मेसेज. मग त्यांच्यासोबत बून म मी कॉल केला नाही माझ झालंच न
मला नाझिया बोलली मला म्हणली आता आता लागेल डायरेक्टली अस आपल्या पण ज जॉईन हो म्हटलं अस कॉलिंग असते अस म्हणजेवढं इंटरेस्ट घेत नाहीत
हम्म
मला की आपल्या ग्रुपमध्ये जे नंबर असत का नाही
हा
बर घ्यायचे आणि आपणे वेळ आहे काय बोलू शकणार काय अचा हे त्या मॅडम पुण्या काय
हो हो म मत लत
अर्चना
हा अरच
हा अर्चना मॅम पुण्यापर्यंत जाऊन पोहोचल्या ते सगळ
होय पुण्याचे आहेत सातााराचे आहेत मुंबईच्या आहेतकड आहेत भरपूर आहेत
दोघ तिघांना विचार दोघी तिघीशी बोलणं झालं काय माझ त्या टास्क मध्ये आपल्या कंटिन्यू ग्रुपमध्ये त्यांचा े क कराय अस बोयच म्हणजे किती वेळ ब लागते आणि कॉल चालू ठेून चालते काय नाही नाही हमलो कुछ पता नाहीऔर हमारा ऍप हे डिलीट होगया है न मे बोली ॲप डिलीट हो गया फिर काम कैसे करते हो तो नही करते हम बहुत दिन से काम ही नाही करते असं म्हटलं मला
हम्म आणि त्यांचा रोज मेसेज असतोय मग ते टासलं तर आला नाही मग ते प्रथेच रुबीना म्हणून कायतरी नाव आहे बघा तुमच त्यांचा मी आपलेच आहेत म्हणून आपला कला कॉल
हा हा हा
वढं का य च का ब ब आणि
मी कोणाला अस कॉल करून असं विचारलंच नाही म त्या मॅडम ना त्याच माझा नंबर सगळ्यांना द्या लागला
म्हणजे त्यांना पण अस विचारलं ना त्यांनी माझा नंबर द्याला
म्हणजे तुम्ही आता बोलताय असं माहितय ना सना मी त्यांना विचारलं कन् ह ह ब ब मला संध्याकाळी सात नंतर वेळ असतो आपण ब म म्हटल्या हो म त्यांना आयडया पण असं बोलू शून बोलून आपला क्लास कमप्लीट करू शकतोय मग त्या तुम्हाला लावल्या असतील नंबर घेऊन कॉल मग मला तुमचा नंबर त्यांनी दिला तुम्ही तीचा नंबर दिलायं दुसरा त्यांना मी केलाच नाही
तिचं आटो कंप्लीट झालं त इनव्हॅलिड सिंग म्हणूनच कपलेट झालं
पूर्ण टास्क कम्प्लीट सगळे अ असेच झाले त्याचे
होय चार पाचच कॉल त्यांचे आणि बाकीचे सगळ्या इन्व्हॅलिड स्ट्रिंग म्हण झालं ते
होय मैत्रण आहे का तुमची अच्छा अच्छा मग तस मग त्यांचं पेमेंट कसं आलं
मेसेज पण नाही केला कॉल पण नाही केला.
म्हणजे विचारला तर ज आयडिया लसते ना की असं झालं तरी पण म्हणजे कसं काय कायच
पेमेंट आलं का नाही माहित नाही. तिला पुढचा टास्क आलेलं मग तिने मला मेसेज अ स्क्रीनशॉट काढून पाठवलेली हे आता कस टास्क करायचं. पुढं वर्क पहिला ऑप्शन येतात कस काय करायचं ते सगळं वाचायचं आणि मग तस
येतय ना भरती
होय पहिला कुठला पण टास्क येऊ दे पहिले इन्स्ट्रक्शन येतात. करायचं ते वाचायचं इनस्ट्रक्शन सगळे त्याप्रमाणे करायच असतय टास्क
हम
पण हे कॉलिगच्या कुठ आलंच नव्हतं ना
कॉलिंग ला काय आलंच नव्हतं हो आयडिया आयडिया पाहिजे होती जरा म्हणजे आपला व्यवस्थित झाल असत. अ मम्मीचे किती कॉल झाल्यात इफेक्टिव्ह
मम्मीचे बघाय पाहिजे.
हम्म
मम्मीचे पण झाल्यात दहा बाराच कॉल झाल्यात
होय मग मम्मीच्या नंबरच्या अर्चना तही बोलला काय
मम्मी नाही नाही.
हा हा
मला कॉल केला ना तेव्हा त्यांचे वीस टास्क पूर्ण झालेले.
होय
हा वीस पूर्ण झालते मग माझ्यासोबत पाच आणि दुसऱ्यांस
हा म ते कम्प्लीट तेव्हा झालं मग हे टास्क करत असतील त्या
होय होय
हा त्यांनी मेसेज केलाय ना तो सोमवारपर्यंत हा टास्क कंप्लीट पाहिजे म्हणून फ्रेंडचा कॉलिंगचा बऱ्यापैकी सगळ्यांचे झाल्यात वाटत आता कोण करण्यात मेसेज
त्यांना टास्क आलेच नाही त्यांना त्यांचं काय
हम्म त्यान्हा येतील की आता हा
आणि कोणाला काय प्रॉब्लेम असेल.
दुसऱ्यांशी अर्चना ताईंशी तेवढं बोललो त्यांच्या थ्रू तुमचा नंबर भेटला. बाकीचं नाइच मग तुमच्या मम्मीशी झालं तुमचं झालं पडया त्यात झालेत कम्प्लीट ह
पोलीस होत्या त्यांच्या सोबत झालं हा पोलीस एक होते कि त्या-
त्या पण करतात तिथल्या आहेत का-
हे शिवाजी पोलीस स्टेशन मधल्या
कुठल्या
शिवाजी पोलीस स्टेशन
इथल्या आपल्या इथल्या शिवाजीनगरला
हा
हा असतील म्हणजे आपले पोलीस वगैरे पण आहेत म्हण हा
त्यांच्या सोबतच झालं त्या अर्चना मॅडम त्यांच्या बाळा पण होती तिच्यासोबत का एक दोनच कॉल झाले फक्त
हा हा त्या त्यांच्या त्यांच्या कुणाशी तर बोलून कमप्लीट केले असतील
हम्म आणि ती तर तुम्हाला नंबर दिले ना अनेक मुलगी ती राधानगरी कडची कोणती ती
कुठले ती
राधानगरीच्या इकडची आहे ती
त्या साईडच्या आपल्यातले कोणतरी असतील की रिलेटिव्ह त्यांनी जॉईन केला असणार त्यां
हा होय
हा मी तुमच्याशी झाले बोलल तिला के फ
तिझेच की चार-पाच कॉल झाले सगळं इन्व्हॅलेड सिंग म्हणूनच ग केलं
मग झा पण टोमॅटिक हे झाले ना कम्प्युटर ना
हम्म होय.
हम्म, हम्म.